ह
हॅलो, ह कायच आताच ज बोला, हॅलो.
होय
हा आता जेवण झालं बघा. होय जरा वेळ झाला जसता का जर नाश्ता झालता हा. आणि काय तू त झालं जेवण ह हा तुमचं झालं काय जेवण हा हा
हा झालेय बघा
हां हां
हो लवकरच जेवले आज हॅलो रेंज रेंज आहेऐ क नाही ऐकाल ये ना काय हॅलो हा रेज आहे क नाही हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हा
हा बोला की रेंजी नाका काय तुमच्याकड
होय होय थांब एक मिनिट बाहेर आलोय मी
हा हा
हा हा आणि काय का आवरलं सगळं
आवरलं बघा तुमचं आवरलं
आ वरलाय बघवा
होय
हा, तेच जेवलीस?
काय ते?
जवलीस काय म्हंटलो?
हा, झालय झालय.
हा हां.
जेवण तेन आवरलय, बसलेलो आता.
हां हां.
हा तुमच आवरल असेल सगळं, सांडगं, पापड, लोणचं.
सगळं ह सगळं आवरलंय व
होय, तुम्ही लोणचे पण घालता म्हण की.
होय होय, लोणचं पण घालतो की का, होय.
कस घालता मला तर सांगतासा? म्हणजे मी पुढच्यावेळेले करते ना.
हा हा, बरं बर, सांगतो घे मी, रे मी सांगतो लिहून घे बाळ तू.
हा हा, घेते की.
हा. हे बघ, पंचवीस आंब्याच सांगतो तुला.
हा सांगा.
पंचवीस आंब्याला केपरे मसाल्याचं अ एक पुडी
मसाल्याची
केपरे हा हा, मसालापुडी एक हे, आणि घरच बु काय एक वाटी. घरच असू दे किंवा विकतच, हा म्हणजे आमचं जर घर असतय म्हणतान तुला सांगितलो, अ विकत असलं तरी बी चालतय, बुक्का एक वाटी
हा. दीड किलो साखर
हा, दीड किलो साखर, आणि अर्धा किलो मीठ.
अर्धा
हा, आणि मौरी डाळ एक दहा बार.
म मौरी जरा दहाबार, आणि हे ह् आणि कस जरा हिंगडी मैरी अ लवंग म ये हे काय आहे मौरी डाळ घेतलेल असतय. फक्त हिंगडी ते एक एक नंबर हिंगडी मिळतय बघ, ते एकशे दहा काय वीस रुपयाेला डबी मिळते ते.
हा हा.
कीड ते हिंगडी आणि हेच, अम कशाचं म्हणजे अ मैरी डाळ एक वाटी बाळ.
हा घेतलं की.
घेतलीस काय, हा बुक्का झालं, साखर झालं, मीठ अर्धा किलो झालं. आणि हे अम
हो तरं एक थोडं म्हणजे शेंगदांण्याचं तेल मिळतंय की दुकानांत किराणां दुकानांत मंग शेंगदांण्याचं तेल एक दोन तीनं चमचे घेतलं तरी पणं चालते बाळं
हां हां
चमचा नां नाहीं तरं एक एवढं एक पंचपाच्या वाटीने एक वाटी
हां हां
पंचपाळच्यां वाटीने एक वाटीतेते शेंगदांण्याचं मंग ते कडक तापवायचं मंग त्यांच्यात हिंगडी टाकायचं त्यांच्यात लवंग टाकायचं जरं त्यांच्यात नाहीं तरी ते हे हो हे कायं मिर मिर टाकायचं आणि ते एकदंम असं कडकडकड केल्यानंतर किनाही त्यांला उतरूंन खाली ठेवायचं
हम्मं
खाली ठेवायचं कडकड कडक झाल्यानंतर मंग ते खाली ठेवल्यानंतर त्यांच्यात ते मसाला त्यांचं महूरीत गरमं मौरी डाळं कसं जरां गरमं करूंन मिक्सर लां मोठ दाट ओबड दोबड हे करूंन घ्यांयचं फिरून घ्यांयचं आणि ते ते मोहरी डाळं नंतर त्यां तेलात घालायचं खालंवर करायचं आणि बुक्का आहे ते पणं बुक्का नाहींतर त्यां तेलातचं ओतायचं गांर झाल्यानंतर ते बंद करायचं पहिला ते हे टाकल्यानंतर कडक करायचं तेल त्यांच्यात हिंगडी आणि ते मिर आणि लवंग टाकल्यानंतर गॅस बंद करायचं त्यांच्यात ते मौरी डाळं मौरी डाळं टाकांयची आणि मंग त्यांच्यात ते घरचे बुक्का एक वाटी त्यांच्यात घालांयाचा आणि जरं खालवरं खालवरं हलवांयच आणि ते गांर झालं गांर करायंला ठेवायंच गांर करोवल्यानंतर मंग कायं करायचं इकडं नाहीतरं तरी लोन च पुढे आंब चिरलेलं असतांतच किलं पाणी गाळूंन ते ठेवायचं का ते तुला सांगितलंच नाहीं बघां
हां हां
आणि आंबा ते फोडी घ्यांयचं त्या फोडीत नाहीं तरी केप्ररे मसाला रामबंधूचं
हां हां
लोणच्यांचा मसाला त्यांच्यावर ओतांयच सगळीकडं आणि मीठ पणं ते असं ते मीठ जरां खाली लांव अर्धा किलोतलं रात्री ते पहिल्या दिवशी फोडे चिरूंन ठेवतो बघं अ त्यां दिवशी हळंद आणि मीठ लावूंन ते ठेवतो की आणि ते अर्धा किलो मिठांत मिठ त्यांला लावांयच आणि करायचं हो दुसऱ्यां दिवशी सकाळीं नाहीं तरं तेचं अर्धा किलोतले त्यांच्यात एक वाटीभरं म्हणजे बघतं बघतं मीठ घालायचं लंय पणं त्यांच्यात पणं राखांयच लई घालायचं नाहीं म्हणजे पावशेर आणि वरं जरां घेतलं तरी पणं चालतंय अर्ध किलो पेक्षा पणं जरं कमी घेतलीस तरी पणं चालतंय हां म्हणजे आंबा लहान मोठं असत्यात त्यामुळे ते फोडी कसं होतं काय होतात कळत नाही बा
होय होय.
आंबे असले तर बरोबर अर्धा कलो भासते छोटे आंबे असले तर अर्धा. किलोला पण जर कमी घालायला लाग.
हा हा.
हा मग असं ते हे करायचं. काय ते फोडी घेऊन त्या फोडीवर ते सगळं कपरे मसाला वतायचं, साखर त्याच्यात तेसा ह्याच्यात वतायचं आणि हे करायचं पण हाताला पाण्यात. किंवा त्या फोडीला पाण्याचा हात लावून घ्यायचं नाही लोणचं मिक्स करूच पर्यंत. पाणी कुठे लागत कामाने व आणि सगळं ते. करून मिक्स करून घ्यायचं ते कडईत गार पूर्ण गार झाल्यानंतर ते पण त्या फोडीवर ओतायचं आणि घालायचं आणि ते. असं चमचान किंवा पिलतीनं सधा हलवायचं. हालवायचं आणि ह्यांचं एक चिमट ह्यांचं हिंग हिंग टाकांयचं त्यां बरनीत आणि जरां उन्हात ठेवायचं नां खाली जरां हिंग टाकायचं जरं मीठ टाकायचं आणि खाली त्याच्यात नाहीतर ते फोडी भरायचं का.
हा हा ह म ला मुरला कि. किती, दिवस लागतात
मग ते घालून आज घातलीस आज आठ दिवसन त्याला परत एकदा काढायचं. आणि त्याला खाल वतायचं, एका पातील्यात आणि परत त्याला खाल वर करायचं आणि परंत त्यांला त्यांच्यात भरायचं आणि ठेवायचं मंग न तुम्हीं खायांला चालूं केलं असं तरं पणं चालतंय
होय का?
करकरीत. आणि साखरेचं प्रमाण कसं- हे मी आता मीठाचं कसं सांगितलं. म्हणे जर तु आंब लहान असलं तर मग साखर पण कमी करायचं.
हा हा.
हा हा. मीडियम असलं तर, एक किलो वापरायचं मग.
हा हा.
ते आंब्यामुळे कसं होतंए? साखरेमुळे कसं कर करीत राहतात का-
हा हा. म्हणजे असं मऊ पडत नाहीत.
मऊ पडत नाहीत. मऊ असं गीच्च होत नाहीत. असं- करकरीत लोणचं राहतय तेे. आणि बुक्का मात्र भरपूर वापरायचं बघ. एक वाटी घ्यायचच बुक्का. हा. एक ह कलर कलर पण येतय- हा. आणि टिकायला पण बर पडतेय ग! बुक्का आणि जर हच बु- -क्काच घ्यायचं. ते काय दुसरं घरच चटणी घालून चालत नाही त्याला. त्याला जर ब-
होय होय. ते आपल्या घरच्या चटणीत सगळं का कोथिंबीर हे-
हा ह. ते सगळं असतंय नाही. हा. म्हणतानाच की. ते रेंज येईना झालंय. आत नाही. मग आता घराच्या बाहेर येऊन मग बोलायला आलो.
हा हा. तेच अडकळाला तर आवाज म्हणताना म्हटलं. हम् हम. चालतेया. मी करून बघते आता म्हणजे आता ओन्हाळ्या सु- आंबे आल्यावर. होय. तेच की लिहून ठेवलय. फुढच्या वेळला - करते या घरातच. विकत
यावेळेला गुळ आंबा आणि ते आंब्याच- पन्ह त्याच तुला रेसिपी सांगतो मी. काय पुढच्या वेळी हा. चालतय. ठेवू? ह हा.
ह